हॅलो
हॅलो? हा, काय करालाय?
हा, आता आलोय, हे इथ घर, जेवालोय घरी
जेवला काय? आता झालं जेवण, तु होय झालं, तुमचं? झालं झाल.
काय मग आणि, आता काय बेंदूर आणि सण आलाय की तुमचा? होय.
सत्तावीस तारखेला आहे.
किती तारखेला हाय?
किती तारखेला हाय. सत्तावीस तारखेला हाय. सत्तावीसला हाय काय? ह कर्नाटकातला झाला ना. हो आमचा मागच्या आठवड्यात झाला. पंधरा दिस झाले. पंधरा दिवस तरी झाले. होय त्यावेेळेला वटपौर्णिमा आणि ते एकाच दिवशी, ह ह ह एकत्र एकत्रच आलते. आमच्याकडे आता आहे.
हम्म
हम्म काय बैलांच हालच होतात. हम्म छान नाही वाटते इथ तर आधीची.
होय
होय बैलांचा सण म्हणायचा. बैलांसनीच सगळ्या इजा करायची. तिकडे तुमच्याकडे पण करतात तस. काय हम्म करतात आता एक. आता मागच्या वेळेला तर तसेच करालते सगळे मारायच बैलांना. दारू पाजवतात. काय? हम्म, सणाच्या नावाखाली त्यांनाच त्रास द्यायचा. तेच की उगच म्हणजे बैलाचा सण म्हणायचा आणि बैला बैल किती आपल्याला शेतात कामात मदत करतोय.
होय
हम्म त्याचे कृतज्ञता वेळ हे करायसाठीच सण असते. तर लोक आता त्याज वेगळच करायले सगळ उलट.
हो तेच की त्यांना म्हणजे दारू पाजवायच, मारायच, करंट द्यायच सगळ म्हणजे जे किती चुकीच झाल्या म्हणजे भयंकर म्हणजे त्याच्यात सण म्हणून करायच मात्र त्याला त्रास दिल्यासारख जास्त.
हम्म
ते एवढ जरा अस बंद व्हायला पाहिजे. म्हणजे करून देत सण करून देत मात्र बैलांना त्रास बिरास हे होता कामा नये ना.
आता तर नवीन ते करंट द्यालेत. पहिल्या
हो तेच काय असं बॅटरी टाईप हे असते. छोट्या छोट्या मागण्या करंट द्याय हे द्यायच. लय हे हे शर्यतींना कस पळवतात तशा पद्धतीने बैलाच म्हणजे सण म्हणायचा. दिवसा सकाळी न्यायच बैलांना आंघोळ घालायची. कलर करायच. काय असेल ते खायला द्यायच. अस हे करून द्याेत की पुरण पोळीचा निवध असतोय तो भरवायचा. ते सोडून संध्याकाळी त्या बैलांना दारू पाजवायची. गावातन मिरवणूक काढताना पायात फटाकडे वाजवायच्या. त्याचबरोबरच कोण वाटल ते येणार त्या बैलाला हे उसक्या करायच ते करायच पाय हात म्हणजे कुटतरी हे करायचे. शेपटेला दर. हेला दर. चाव. हच्यांत बैल उसळसारखं होत. बाकीच्यांना पण त्रास. ते येनच लयी झाले. बाकीचे का वेगळे एवढे वाटत नाही करत. बैलांना जो मानसिक हिज त्रास होतो ते जास्त शारीरिक ईजाच
त्या दिवशी पुरण पोळ्या करतात ना तुमच्याकडे पण.
व्हय पुरणपोळीचाच निवद असतोय. तर या टाईमाला आम ते अस झालत की वट पौर्णिमा आणि हे एकत्र आल्यामुळ निवद दाखवायचे देखील अवघड झालत.
तर करतातच की तर केलेली आहे.
करतात म्हणजे कस ते दिव दाखवायचा अवघड होते न देवांना पोच असल्यासारख असल.
केला तर ते माझ्या काय लक्षात नाही मात्र कसं होत ते उपवास आणि एकत्र चालत ना सण मग कसं उपवासाच्या दिवशी-दिवशी पोळ्या करणं हे देखील वाटतं मी केलेलं आहे पोळ्या. मात्र ते उपवासा दिवशी म्हणजे ते चुकी झाल तर वाटले.
आ बैलांच्या साठी करतात बैलांना दाखवे झालं की. बैलांना चाल . ते खायला घालायचं.
तुमच्या इकडें कसं एक-दोन बैल पळतात काय असं आमच्या इथं कस दिवसा गावातल्या सगळ बैलांचे मिरवणूक काढून देवळात नेतात वाजवत-विजवत. त्याच्यानंतर इकडले हे जे संध्याकाळी करीच बैल आहे ना मात्र हे एक्काच बैलाचा मान आहे. तिकडे तुमच्याकडे दोन बैल असतात काय कितीरा एकी गावात मी दोन-दोन पहिला पळवत्यात.
एकच असते आमच्यात.
एक हजार काय?
आणि त्या दिवशी आदल्या दिवशी बैल देतात म्हणजे चिखल्याच बैल करतात. आणि त्याची पूजा करायची, देवाऱत पूजा करायची.
काय इकडे आमच्याकडे हे करतात ते भाताचं म्हणजे. तांदळाच काय हेच ही करता खिचडा करतात, ते पद्धत आहे.
आमच्याकडे पण करतात आदल्या दिवशी बैलांना धुवायच, रंगवायचं.
हम्.
आणि खिचडा रात्री घालायचा त्याना.
हां हां ते दोन-तीन टाइम काय तर घालतात दिवसभरातच.
पूज, पूजा केलेली असतात देव म्हणजे बैलांची. त्यांना पण नैवेद दाखवतात, तिकडचा. आणि मग ते दुसऱ्या दिवशी पोळ्या करायच्या.
हम्म.
मग त्या दिवशी काय दिवसभर अस हेच असते गावात.
हो सगळ्या म्हणजे हे मेन कसं शेतकऱ्यांच म्हणजे शेतकऱ्यांचा हेच म्हटल्यानंतर ते बैलच म्हणजे साथीदारच आहे ना तेच आहे. मोठ्या उसात आणि ते बैलाच असंल्यामुळ कसं शेतकरी पहिल्यापासूनच उसतात.
पैल खरं शेजारी असतात ना आमच्या इथ काकण तिथ. त्यांच्या इथ मग त्यांना आमच्या इकडे कस असतय. सगळे बैल म्हणजे असं रंगवायचं हे करायचं आणि वाजवत त्यांना वाजत-गाजत मिरवणूक काढायची सगळ्या देवांना न्यायच त्यांना.
हा.
ह सगळ्यात मोठा, आता आ च्या बैला आहे तर मग आम्ही त्याला दारात आला आमच्या. त्याला पाणी घालायचं, ओवाळायचं होळी कारवाई.
मग? मात्र बाकीच्या दुसऱ्या बैलांना पण तस चारवाय चालते काय एक तुमच्या स्वतःच्या तेवढ्या बैलाला चारवायच?
चालतय तसच खर जास्त येतात नाही मग कुणा-कुणाला चारवायच, मग ते त्या जवळची कोण ओळखीचे असतात. हम्म त्यांनाच तेवढं असं हे करतोय आम्ही.
तर
हम्म.
बरोबर.
आणि मग संध्याकाळी कर असते, ते नारळ झाडाच ते अस हे सोन्याच म्हणतात, खर कस कुटल झाड असतय नाव काय माहती नाही, काट लय असतत्यात त्याला. वडाच नाही.
पिंपळाचं-पिंपळाचं म्हणतात ना, पिंपळाचं झाड आहे ओ.
नाही ओ. काटे असतात हो त्याला, ते सोनं म्हणून आणतात की लुटायला.
हा ते लूटत्याल म्हणालाय मला, वाटलं ते हेज बांधायचं सकाळचे म्हणतात ते पिंपळाळच् झाडा वर.
हा ते त्या दिवशी तोरण पण बांधतात की पिंपळाच्या झाडाच पानाच.
सळ्यांना बांधयचं, त्यानंतर बलाच्या म्हणजे या बांधाय जनावर जरा म्हणजे, आमच्यात मैस पण आहे. मैस मैसच्या गळ्यात बांध् तर मग वाहनं वगैरे आ गाडी धुवायची सगळं असं करायचं.
हम्म, त्या दिवशी सगळ करतात, आणि ते सो अ ते म्हणतात त्याला, कसलतरी झाड असतय ते.
हा-हा ते असतंय काटेरी येत असतंय ते हा त्यानंतर. ते पण तिकडे असतय, तुमच्याकडे.
होय असतंय की, मग त्यातन ते बैल तेला आणि तोरण वर वरती बांधतात, आणि त्याला पोळी बधतात. आणि ते तोडायच्या आणि त्यातलं बाहेर पडय
आमच्याकडे का म्हणजे काय हे नाही त्याला का तोरण तेवढं बांधत नहीत, नसत ते काटेरी झुडपचं म्हणजे हे हाय कने नाही ते तोडल त्याच्यावर बैल तेवढं पळतोय, उडी मारून.
नाही आमच्याकडं उंच बांधतात तस आणि ते तोडायचं पहिला, आणि मग त्यातनं जायचं. पहिली पोळी हातात घ्यायची, ती मानाची पोळी असत्या, कोण पहिला करत असते की नाही त्यांची मानाची पोळी असते की. की तोडायाची आणि मगच बैलाला घेऊन जायचं.
म्हणजे कुठून पुढ याच्याकडे, आपल्या म्हणजे बैला
काट्यात, नाही काट्यात ना त्या उडी मारून जायचं. बैलाला घेऊन जायचं.
ह
त्या तेव्हा पण बैलाला हे होते की सगळं.
होय काटे वगैरे लागतातच ते, ह. त्यांतर महाराज असत्यात, तर डीवसायचं, हे करायं कोचयचं.
ह आणि पहिलं जास्त पळालं तर त्याला, फटाके लावतात पायात मग जास्त
अ त्या टाइमला जेव्हा ते कर उड वाढवायचे असेल, त्या टाइमला जेव्हा पळतात कणितात
आमच्याकडे तर गेल्या वेळीला असं बैल पडला त्या काट्यात, उठायला दहा मिनट उठायला नव्हता. दहा मिनट तसच पडलेलं, त्याला उठायलाच येई ना.
ते एकदम हे झाल्यासारखं झाल ना त्याला.
हा, आणि त्या शेतकऱ्याचा बैल होता तो. शेतकऱ्याला अस हे व्हाय लागलं, म्हणजे असं
तेच की, होय होय, एक-एक ठिकाणी अस म म्हणजे मर तात तेवढं, म्हणजे एवढे इजा करतात.
रडल्यागत करायला लागलेला, ते शेतकरी तेजा बैल. नाही ते करीला, मग ते सगळी जण हलवा मारायला लागली, हे कराय लागले, मग तेज हाल होताना, तेला बगवाना नव ते.
होय होय, ते त्याला त्रास म्हणजे बैलाला त्रास म्हणजे, मालकाला त्रास झाल्यासारख वाटतय ना, बैले एवढ्या लहान म्हणजे पोराचा ज वागवलेली असतात ना, एक एक घरात बैल.
होय, म खरं पण म्हटला बैलाच हा. पण मग त्यांचा सण, खरं त्यांनाच त्रास आहे जास्त.
होय, त्यांना त्रास झाल
हम्म!
करायचा सण मात्र कसं, त्यांना हे होणे ना
त्यांची कृतज्ञत्यासाठी करायचं, खरं सगळं करतात खरं ते शेवटला चुकवत्यात सजवायच, त्याला खायला घालायच. सगळं करत्यात, खरं शेवटला कसं
हम्म!
हम्म.
ते मोठ
तुमच्याकडे पण आता सत्तावीस टार प आहे, महाराष्ट्र बिंदुर.
महाराष्ट्र बेंदूर सत्तावीस तारखेला हाय, हा
हम्म!
तमच्यात म्हणजे, बैलाकाच हे मैस वगैरे आहे?
म्हैसच हाय.
म्हैसच हाय, हा. तेजी म पूजा करत असणारा, येता येता, या. नक्की येऊया.
हा.
मोठ्यानें करण्यात असाव, ते महाराष्ट्र बेंदूर पण मोठ्यांन असतोय.
होय होय.
हम्म! ठेवू काय?
हा ठेवा.